बरे आहेस का? हाय की लय दिवसांन केलीस फोन.
लय दिवसांन केला होय अगं. काय हे नव्हतं गं कामातनं टाइम भेटत नव्हता आता सुट्टी आहे गं.
हा हा.
म्हणून केला आता गावाला येणार आहे दोन दिवसात म्हणून म्हणलं तुला फोन करायचा.
हा हा.
काय म्हणतायस आहेस का बरी तू काय करतेस काय चाललय तुझं.
काय नाही बघ घरातच आहे आता काय गणपतीच्या तेन सुट्टया पडल्यात नाय.
हम्म हम्म.
म घरातच आहे डेकोरेशन वगैरे तेन करायच तयारी चालू आहे आता.
हम्म हम्म झाली का नाही मग तयारी?
चालू आहे बघ होत्या व्हय लगेच ते डेकोरेशनला सगळं आ ते घरातच करतोय गं आम्ही ते च त्या काय काय ते फुलं वगैरे माळा वगैरे तेन करायच्या असल्या की.
हा हा हा असं हाय काय म्हणजे घर बाहेरनं असं जास्त काही हे आणत
नाही बाहेरनं म्हणजे ते आमच्या इथे एक काकी आहेत ता छायाकाकी म्हणून म त्यांच्या इथं क नी असं डेकोरेशनचं साहित्य तेन जास्त आहे ने.
हम्म हम्म.
आणि त्या कसं आधीपासून त्यांच त म्हणजे असं ते काय काय करत्यात बाई तया
सेलनं वगैरे विकत्यात का?
हा सेलनं म्हणजे पर्स वगैरे तेन विकायच्या त्यानंतर शिवायच्या पण स्व तःच शिवायच्या स्वतःचं विकायच्या आणि त्याच्याकडं मट टेरियल असं ढीग ब म्हणजे जास्त मटेरियल असं वे वेलकॉमचा करायच्या परत अ आम ते आपलं नसतं काय मॅक्रोनचं.
हा हा हा.
ते तसलं करायच्या ते काय काय लय करता येत त्या काय काय म त्या त्यांच्या कडे आम्ही जातोय नये त्यांचं पण डेकोरेशन करायचं होतं त्यांच्यात तर लई मोठ्याने करत्यात. पूर्ण एक खोली असत्या आंबे असे रूम तेवढी तिन्ही हे करतात डेकोरेशन करतात.
मग झालं डेकोरेशन?
नाही अजून आता आमच्यातलं करून झालं कि मग त्यांच्याकडे जायचं त्यांनी बोलवल्यात या म्हणून करायला.
हम्म ह आणि काय आम आमच्याकड नाही बघा अजून तरी काय. पण त्याच आणायच हाय ग बाहेरंच डेकोरेशनच म्हणून तुला म्हटल सेल न विकतात काय म्हणून.
हम्म हम्म
जरा ओळखीच असल की सेल्स मध पण भेटली ना चांगल साहित्य त्या डेकोरेशनच.
होय इकड गांधीनगरला भेटतय बघ लई स्वस्त भेटते दोन दोन पाच पाच रुपयाला भेटतात. त्या ह्या माळा वगैरे ते साईडन अशा लावायच्या. परत लाइटिंग्स वगैरे त
तेच की, तेच ते जरा साहित्य त्या साहित्य ते आणायच सेल्स मधुन ना म्हणून मग डेकोरेशन थांबवलया.
आणि आता त्या नवीन आले ब ते ह्याच काहीतरी म्हणतात ग त्याला. क्लिअर क्लिअरनस फ्लावर अस काय तर आहे ग. त्याच मला येन झाले या. अस ते पण ग नाही भारी आहे ग त्याच जे तयार करतात नाही त्यानी माळ वगैरे तेन अस गणपतीची ती पण भारी करतात. तुला वाटलस त पाठवतो मी त्याचा व्हिडिओ. छान केलत त्यांनी. मी म्हणायला लागलो काकींनाच सांगायच ते, अग तेन्ही कणी काय करत्यात माहिती काय सुद्धा तयार करायचे त्या.
हम हम
रक्षाबंधनला जस सिझन येतो का नाही त्यानुसार सगळ करत्यात त्या. होय आमची दीदी होती तेंव्हा आ आम्ही काय करायच माहित आम्हाला त्यानी काय म्हणायच्या. आम्ही एकत्रच करायचो सगळ आमच्या घरात यायच्या त्या आणि आम्ही राखी वगैरे त तयार करायचो आणि आमच्या गावात जी जी दुकान आहेत का नाही त्या दुकानातनी आम्ही द्यायचो ते विकायला.
हम्म हम्म मग भारी हाय की शिकलेस काय काय बरच.
होय शिकलोय सोड सगळ तस. आता ते मॅट्र रागोळीच पण म्हणायला लागलोय. दिदी काय करत नाही माझे मीच करतो. अगं ऑर्डर म्हणजे कस माहितीय काय मी ते मटेरिल आणत होतो त्या काकींनी पण मला सांगितलेल्या मला एक दोन फुल दे म्हणून. करून. अस सनई म्हणजे पणती नसत्या काय ती.
हा
त्याच्या खाली ठेवायला वगैरे मग त्या मला म्हटल्या य की, मला दे आणि मी स्टेटसला ती लावतो आणि माझ्या मैत्रिणी ती त्यांच्याकडून आणि तुला ऑर्डर देतो. अस म्हटल्या.
ह ह मग ऑर्डर भेटत असला तर त्या त्यांना दोन करून द्यायच का.
दिदी आमची शानी नाही ग तेवढच केलय काय त्या तेव्हा, आणिता एकेकाने दिलेला ऑर्डर त्यांच पण नि्मन निम्मच करून ठेवल्या.
हम् हम्. तुलायच असल तर करत बसायच का कमपप्लिट मग कशाला ठेवायच. जर ऑर्डर येतात तर,
मग तेवढंच पैसे आणि ते काय बाळ एक एक फुल साठ रुपयाला घेतात ते.
छोटस हा मग आणि खर्च किती वीस रुपये येतोय नुसता. एका फुलाला चाळीस रुपयेचा
फायदा आहे होय.
म कलं तर का नाही कस अस हे करायचं ग हा जिद्द लावून करायच आता. तर हिला ऑर्डर आहे तू त्या म्हटल्या मीन करायचं ग, मी हिला कामाला होत त माहितीय माहि काय. मिशोला अकाउंट काढ. आणि कर म्हणून तर ती काय म्हणते माहितय काय मग जास्त ऑर्डर आल्यावर काय करायचं मी म्हटलं करायचं घरात काय नाही आहेत काय तुला करून द्यायला कोण मी होतो पारस होतो.
होय हाय तोपर्यंत उद्या सुट्टी आहे तोपर्यंत ग. आणि आताच्या हेला कस अ सणाला कि असतना जास्त असं हे. कुणाला जास्त भटेत नाही काढायला वेळ.
आता एक एक जण काय करायला लागल्यात एक एक जण स्टॉल लावतात रस्त्यावर आणि ते विकायला लागल्यात.
हम्म.
मी कराय गेलो की आमच्या घरातले करू देत नाहीत ग नाही म्हणतात. मग हिला कसं हिला क-करू देतात तर हिन करायचं नाही.
मदत करायची तू सांग तिला आपण करूया. करत बसायचं घरात बसून तर
म्हटलं मी मी काय म्हटलं तिला म्हटलं मला पेशसे पण देऊ नकोस म्हटलं लगेच. जरा तुझा म्हणजे कामामध्ये हे बसू दे म्हंटलं.
हम.
म्हणजे येऊ द्यात ऑर्डर जास्त मग मला दे म्हटलं पैसे वाटले.
हम हम.
तरी पण काय केलीच नाही तिला नंतर ना बंदच केली मग घरात बसूनच असत ब नुसती. दिवस बसून काढत्या.
हम्म हम्, तू काय करतेस मग दिवसभर.
मी काय नाही तर काय बघ- बघत असते बघ. काम हे करायचं ते करायचं.
आता मला जरा ड्रेस मला धरून ठेवायचं होतं आत्ता माझ्या लक्षात आलंय ब मला. उद्या मला घालून जायला ड्रेस नाही.
उद्या कोणीकड गावाला जाणार आहेस.
होय गावाला जाणार आहे आता
ते रोज घालून गेले सगळे सगळे टॉप असं हे झालेत ग घालून घालून बाद झाल्यागत झाल्यात आता. म आता जरा एक बगतो कुठला तरी चांगला आहे का त्यातला.
खरेदी करायची आहे घर पैसे नाहीएत.
कुठे जातेस खरेदीला पैसे नाहीएत.
हम्म.
सगळ्यांची पैसे नाहीत.
हम् मग तर काय, तुमच्यात ते गौरी तेन बसवतात गवर वगैरे ते?
हो तुमच्याकडे नसतेय?
नाय नाय आमच्यातं फक्त गणपतीचं बसवतात.
असं आहे का आमच्याकडे मोठं असते डेकोरेशन वगैरे करत्यात.
होय ते माहित आहे, तेच कि मग त्या काकींच्यात बसवतात नी.
हम्म-हम्म आमच्याकडे दोन अस तत गंगा गवर असं असते. नटवतात पण हम्म मोठं असते आमच्याइकडं कार्यक्रम असतात दररोज. अ असं स्टेजवर जो मोठा गावातला गणपती असते ना. तिथं कार्यक्रम असतात दररोज. अ जेवण असतं हा. प्रत्येक मंडळाचं अं जेवण असतंय.
ठेवतात होय, आम आमच्यात पण ठेवत्यात. खरं आमच्यात कसं आमच्या कास्टमध्ये क नी गवर बसवत नाहीत ना, फक्त नुसतं बसवत्यात, मग तुमच्या कास्टमध्ये ते मग त्या का की पण कश्या ओपण कास्टमधलेत ग.
हम्म हम्म.
त्यांच्यात पण बसवतात ते सगळं.
हम्म हम्, आमच्याकडे पण असतंय मोठं ये बघायला.
हम्म येतो की, हम्म येतो की उद्या बसतो गाडीला.
हम्म येतत उद्या बस खरंच की. म मस्करी नको करूस खरचं यं.
हम् येत, अग आणि ते सांगरुळगाव माहि ते का तुला? तिकडं पण लई भारी असतात, गणपतीला नाटक वगैरे सीन वगैरे तिले भारी असतात.
हम्म मोठं असतंय तिकडं पण.
होय आमच्या इथली सगळी जण गाडी करून जातात, म्हणजे आमच्या इथं का नय अ सलग एक दोन तीन दिवस असतंय तसं नाटक. मग कसं एकदम सगळीकडचं बघून होत नाही ना गावात.
हम्म हम्म.
मग थो एक एक दोन दोन दिवस आम्ही बघ तोय असं आणि एकदा तर आमच्या इथं भूताचा बसवलेला ग. असं गुहा केलती आणि त्यामध्ये आतमध्ये का नाही अशी वेगवेगळी अशी अ मुलांना असं उभा केलतं काय आणि आम्ही गेलतो पहिल्यांदा मी गेलो असेल, ब गाणं तर कस लं लावलेला माहिते ते आहट मधलं नाही का ते गाणं? ते असं म्युझिक असं जरा भयानकचय ते. तसलं म्युझिक लावलेलं आणि अंधार बुडूक आणि
त्यात ना अंधार होता ग त्यातमध्ये आणि त्यात ना आम्ही आत गेलतो सगळी जण आम्ही, वहिणी, मी, दिदी वगैरे आम्ही सगळी जण आत गेलतो आणि ती मुलंच होती सोड पण त्यांचं कसं ते असं बँडेज वगैरे करत नाहीत का? पट्टी वगैरे गुंडाळून असं रक्ताचं तिनच लावलेलं आणि ते मास्क दिनसं वेगळं हातपाय मोडलेलं एकेकाशी उभं राहिलेली सांगाड्या वाणी
ह
आतमध्ये उभं राहिलेली दाखवत क्षिती आईशप्पथ आणि कोणी धरत होती का अगं पाय धरत होती हात मारायचेत काय लेवड बी भिलवलं माहितय का आणि माझ्या पाठी माग दिदी होती आमची नाय नाय पुढ होती दिदी अ ते माराय लागला कि ते कोण होत कुणास ठाऊक बाई पोरगं काय आणि पायच धरायला लागले असले लाथ घातलं माहिती मी त्याला हो म्हटल बाजूला.
ह ह
आणि रिमीन काय केल्या कानाखालीच मारल्या फट
भारी आहे ती.
अगं त्या गुहेतन बाहेर येेऊपर्यंत निम्मा जीव झालता माहिती आहे काय आमचा तिथंच मरते का काय आम्हाला झा त एवढं माहित आहे.
हम्म.
आणि एवढी भयानक केलती कि माहीत आहे का असा बंगला केलता तयार, हा बंगला केलता तयार. हहां भूतबंगला आणि तिथे एक बा असं मुलगा उभा केलाता साडी नेसून
हम्म.
आणि एक छत्री घेऊन अस बसलेलं आणि अह आणि असं म्हणजे बघायला मांडवायच्या का नाय असं बाहेर एक क लाईन उभी केलती अशी लाईन होती आणि त्याच्यावर पण एक झोपाळा बांधलेला आणि त्याच्यावर एक बाई बसवलेली व्हाईट कलरचा साडी हे घालून ड्रेस घालून असं ते बघूनच मरायला पाहिजे तिथच
ह
लय वाईट बाय पा दहा मिनटं तरी आम्ही त्यातन बाहेर निघत नव्हं तो माहितीय आम्ही ऊठ
आणि त्याला फी वगैरे काय होती का आता आत बघायला जाताना
नाय नाय फी वगैरे काही नव्हती
हम्म हम्म.
त्यात जीवात न निम्म बघूनच मरायला पाहिजेत
मरायच
अगं मी किती हुशार म्हणाय लागले माहित आत गेल्यानंतर ना मी म्हणतोय. आत गेल्यावर म्हटलं अरेच्या अजून का येई ना झालाय बाहेर जायचा दरवाजा अजून का येई ना झालाय बाहेर जायचा दरवाजा खर आम्ही ठरवलेल आज त्यांना आम्ही म्हटलं एकमेकीचा हात अजिबात सोडायचं नाही म्हटलं काय पण होऊ दे म्हटलं हात धरूनच
भीती वाटत असं अचानक येते आता
लय बाई आणि एक दुसऱ्या ठिकाणी तसच केलत कारण आम्ही कधी जायच नव्हतो कारण भिऊन आम्ही जायचंच नाही ग. मग ह्या वेळी आम्ही धाडस केलत मागच्या वेळी
हम्म हम्म.
म्हटलं काय पण होऊन दे म्हटलं आपण ह्यावेळी जायचंच म्हटलं आत काय पण होऊ दे.
ते दरवर्षी असतंय काय?
होय दरवर्षी असत्यात.
भारी आहे.
त्यात पाऊस, काय न्हवचं. तुमच्याइकडं पण